हॅलो
हा काय कराल्यास?
काय नाही बघ बसलोय, निवांत हाय.
हा हा तेच. मला जरा तुझ्या पार्लर विषयी पण माहिती पाहिजे होती ग.
काय ग काय पाहिजे होती नेमकी?
मला ब्लीच, फेशियल वगैरे क करायच हुत. कस कस करत्यात काय म्हणजे चेहऱ्याला, खराब वगैरे कसं होणार नाही नव? हे सगळ म मला पाहिजेल होत म्हणजे ट्रीटमेंट कारण माझा ऑयली चेहरा आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट कर म्हणजे उद्याला त्याच्यामुळं स्किन वगैरे खराब होऊ नये, यासाठी बघायच होत.
कस हाय, चेहऱ्याला ब्लीच तर ब्लिच तर चेहऱ्याला कधीच करू नये मेन म्हणजे. ब्लीच थोड हानिकारक असत तया ब्लीच मध्ये थोड ते ऍसिडच प्रमाण असतय ना.
हां
केमिकल असतय त्याच्यामुळ, ब्लीड ब्लीच एवढं कधी करन घेऊ नये. आणि फेशियल म्हणलीस तर फेशियल एक नंबर चेहऱ्यासाठी, ते उपयुक क्ताय, कारण की फेशियल ना जास्त मसाज हे होऊ शकतोय, म्हणजे चेहऱ्याचा मसाज होतोय त्यात.
होतोय, हा बरोबर.
हा पूर्ण चेहऱ्याच आप क्वांटिटी मसाज अ हे होतय, त्याच्यामुळ आपल्या चेहऱ्याचे ब्लड सरक्यूलिंग जे आहेत ना ते पूर्ण अ स्टेट होतात आणि आपल्या चेहऱ्याच्या रक्तवाहिन्या हा खेळत राहत्यात मेन म्हणजे, आणि मग त्याच्यामुळ आपल्याला म्हणजे आप आपल्या चेहऱ्यावरच परिणाम हळूहळू हळू दिसू लागतात म्हणजे चेहरा चेहऱ्याला ग्लोपणा येतोय फेशियल मुळे आणि जे म्हणजे जे आम्ही ज्यावेळेस करतोय त्यावेळेस त्या चेहऱ्याचे जे मेन मेन म्हणजे, आपल्या अ डोक्याची मेन शिर असेल म्हणजे त्या शिरा बरोबर आम्ही जे ते पॉईंट दाबून व्यवस्थित ते हे केल जात त्याच्यामुळे आणि त्यात म्हणजे म हा मसाज केला जातो, मेन म्हणजे अ त्यात क्रीमांच्या जे आ म जे क्रीमा वापरतात त्या क्रिमांपेक्षा पण जर मसाज केला जातोय फेशियलला, त्याच्यामुळे त्याचा अ जास्त अ वी वी इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर चांगला, चांगला प्रभाव पडू शकतो.
हा, बरोबर आहे, मग तुम्ही क्रीम कसली कसली वापरताय, म्हणजे चेहऱ्याला म्हणजे ड्राय चेहऱ्याला कोण ती वापरताय किंवा ऑइली?
ड्राय, ऑयली, तस काय नाही ड्राय आणि ऑइली म्हणजे ते काय आम्ही चेहरा बघून पण जे प्रोडक्ट आहेत ना, म्हणजे ते आता चांगलच आहे, आता डीएसएनएलच आता डीएसएनएल च एक नवीन आलय ते ते पण आयुर्वेदिक आहे, चांगला आहे ते पण अ म्हणजे म्हणजे तेच पण थोडं चार्जेस जास्त आहेत फेशियल साठी, पण ते पण चांगल आहे. पण का आपल्याला पेगमिटेशन आलं असेल म्हणजे वांग तेण म्हणून समज तर! त्याच्यासाठी पण ते एक नंबर आहे उपयुक्त आहे.
हा,
म्म तो तो फेशियल पण चाला ते कस? पंचधातूननी बांधलेला हाय त्या त्या फेशियल किटमध्ये? हे आपलं गोमित्र शेन अ तुला सांग, तो रीता आवळ शिककाई हे सगळ्या पंचधा, जे जे आपलं आयुर्वेदिक आहे ना ते सगळं मिक्स करून! बनवलेलं गेलेलं आहे त्याच्यामुळे तेजा तर ही दीस, रिझल्ट असं जागावरच येतोय! जागेवर म्हणजे आपल्याला लगेच समजते पूर्ण आत आपलं पिगमिटेशन निघून जायत असतय?
इ तेच क्रीमचे इतके, म्हणजे तिचं रेट वगैरे काय काय आहेत?
म्हणजे हा तेज अठराशे पर्यंत जाते त्या फेशियलचं पेमेंट! बाकी फेशियल आहेत कस मग पाचशेच्या पुुढ आहेत पण माझं कस, तर माझ फेशियलच स्टेप कस असतात की जे, करून अ म पाठीच्या जे कण्यापासन जे आपला जे मसाज होतोय ते पूर्ण. आपल्या बॉडीला हे देत असते म्हणजे! नॉर्मल हे काय ते बॉडी आपली पूर्ण रिलॅक्स, करत असते म हा आपली बॉडी जशी रिलॅक्स होईल तसं आपल्या चेहऱ्यावर त्याचा? प्रभाव पडतो, म्हणून ते आम्ही फेशियल करता करता जे पूर्ण बॉडीला पण आमच्या पाठिमाचा, कण्यापासून पाटीच्या कण्यापासून मसाज येते. ते मसाज झाल्यानंतर पूर्ण फेशियल झाल्यानंतर अ! अ मागण तेलाचा मसाज घेतोय तेलाचा हात! पायाचा मसाज येतो त्याच्यामुळे जास्त. त्याच्यामुळे हे होतय इफेक्ट पडतोय.
म, तुम्ही म्हणजे आता फेशियल करताना पण पहिल्यांदा कोणत पण स्टेप कोणत्या कोणत्या आहेत कशा कशा? वापरताय का, म्हणजे,
पहिला स्टेप पहिला क्लेनझिंगच पूर्ण मसाज केला जातोय. क्रीम स्क्रब पहिला क्लेंझिंगचा एक आपला हात येणार! क्लंजिंग गुलाबजल, मागणअजून क्रीमचा हात तुम्हाला एक क्रीमचा येणार? पुन्हा मग स्क्रब, मग स्क्रब झाल्यानंतर स्टीम स्टीम म्हणजे वाफ दिली जाते चेहऱ्याला. मग वाफ दिल्यानंतर म्हणजे तुमच्या चेहऱ्याला जर पुरळ असतील. अ पुरळ समजा नेत, तर हा नाहीतर मग बारीक आपले हेेते नाऱ्यावर ब्लॅकेट्स! नाकावर असतात ना काळी काळी ब्लॅक! ब्लॅकेट ते स्टीम जर आपण दिल आपण ह, जी वाफ दिली तर त्यानंतर ते! पूर्ण ब्लॅकेटस आम्ही कापसाना पूर्ण काढले जातात. म्हणजे पूर्ण ते सगळं काळ निघून जातय पुन्हा आपले पिंपल्सचे पिंपल्. मधून येणारे घाण तेनं पूर्ण सगळे निघून जाते. तिन पूर्ण ती सागळी जागा मऊ पडतीया.
हा
हम्म, त्याज्यामुळ ते म त्यानंतर वाफ येते. वाफ नंतर आपला मास्क येतय. मास्क म्हणजे फेस पॅक येतोय. हा पॅक होअ पॅक म हे झालं का नाही. मग तिथन पुढं अ पाटीच तेनं सगळा मसाज येणार. तेलाचा मसाज येणार. त्यानी यानंतर मग पूर्ण हे होेणार. आणि फेशियल कसं फेशियल केल्यानंतर की अ मिनिमम आठ तास तरी साबण लावून चालत नाय.
आठ तास, म चेहरा पण धुवायचा नाही.
चेहरा धुवायचा. फक्त साध्या आपल्या नॉर्मल पाण्यानं. पण तसं हे न करायचं नाय. रेग्युलर हं रेग्युलर पाण्यान साबण युज करायचं नाय. आणि दुसऱ्या दिवशी उन्हात पण जाऊन चालत नाय त्याला
मग, त्याचा इफेक्ट किती दिवस राहतोय काय, फेशियल वगैरे केलेल्याचा
फेशियलच कसयं, जस जसं जस फेशल आपण करत जाईल. त तस माझ्या मते मे महिना दीड महिना करत्यात. करल. जस जसं करल आपण हे वाढवल आपलं. जस फेशियलचा ग्लो हा येतच राहतोया तेनं आणि आप आपल्या चेहऱ्यावरच वांग, वांग म्हणा पुन्हा हे असू देल पिग्मिटेशन अ ते वांगच वांग प्रकार ये पिग्मिटेशन मग ते सगळं निघून जातय. त्यातूनच तेनं आपल्या चेहऱ्यावर जास्तीत जास्त ते येत नाय. आणि आता कसं उन्हामुळ तेनं जास्ती चेहऱ्यावर त्याचा प्रभाव पडतोय. हा, डल होतय. हम्म त्याज्यामध्ये आणि चेहर्‍याला ही कायम, रेग्युलर म्यास्कुरायजर नाय त सण सण क्रीम तर ह्या उन्हाळ्यात लावावीच लागते. ठेवावीच लागते.
पण एकेकीला तेन पण इफेक्ट होतोय. म्हणताना मग हे तुमच्या क्रीम पण कशा कशा असतात म्हणून विचारायचं होतं.
नाय नाय फेशियलच तुम्ही म्हणल ना, डी एस एन एल च असून दे किंवा राहूल पाटी चालज्याकडे पुन्हा डॉक्टर, डॉक्टर रसेलवाल्यांच पण एक नंबर फेसियल हाय त्यानं पण जास्त प्रभाव पडतोय चेहऱ्यावर
म ते केल्यानंतर पिंपल्स वगैरे जर चुकून म्हणजे, क्रीम खराबला वेगळी असली, तर एकेकाला सोसत पण नाही नाय ते. म्हणून फेशियल चांगल्या प्रोडक्ट वापरताय काय
जसं हाय मी कसं नॉलेज नुसार, जसं हे झालेलं आय म्हणजे आम च त्यातन माझ जे आमच हे झालय सेमिनार झालय. सेमिनार म आम्हाला प्रत्येक गोष्ट आम्ही शिकायला मिळालेली असते. कोणत प्रॉडक्ट किती दिवस म्हणजे ठेवलं जात. त्यावर पण त्याच हे असतय. त्याजा कालावधी अस ते आम्ही ते ज्या पतरं वापरतो. त्याज्यावर पण आम्ही ती क्रीमा वापरू वापरत नाय. कारण की, कसयं, शेवटती चेहऱ्याचा भाग हाय ना, ते आम्हाला पण काळजी घ्यावी लागते. म ते पण आम्ही जास्त दिवस नाही वापरु शकत. त्याची कालावधी सपली की आम्ही ते ठेवत नाही. आणि मेन म्हणजे जास् तर गिरी आपल्याला जर फेशियलसाठी गिरायक असल्या तर ती क्वांटिटी पण जास्त राहू शकत नाही सपून जाते. असं पण होतय नाई ते जास्त. म्हणून तेवढ्यासाठी म फेशियल हा चेऱ्यासाठी एक नंबर आहे खरंच एक नंबर आहे.
आणि कोणतं कोणतं म्हणजे आता ब्लीच नाही करू शकत फेशियल परत आणि कोणतं कोणतं स्पा वगैरे अस काय.
अम स्पास हे स्पास की केसांसाठी असते. फेशियलच म्हणला अस तर आता नवीन आणि फक्त थोडा म्हणजे कमी रेट मध्ये एक अनेक आहे माझ्याकडे डी एस एन एल च. ते पण चांगलं आहे ते पण थोडक्यात आणि कमी वेळेत होऊन जाते ते पण एक नंबर जा त्याचा पण रिझल्ट लगेच आहे, त पण केलं तरी चालत.
तेता ग्लो किती दिवस राहतोय चेहऱ्यावर?
ते ना महिना एक फेशियलचा ग्लो एक महिनाभर रातोय, जरी आपला कार्यक्रम असला तर आपण कार्यक्रम आधि आठ दिवस फेस्शियल करू शकतोय. कारण की हा म्हणजे आठ दिवसांना त्याचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर जाणवू लागू शकतो. ते म्हणून तेवढं सगळ आठ दिवस नाहीर आज कसं होतं आपण आज फेशियल केलं आणि तर लगेच हा उद्या आपल्या कार्यक्रमा उद्या लग्न आहे आणि आपण जाऊन गडबडीत केलं आज म्हणा आदल्या त्याच्या आदल्या दिवशी म्हणा आणि दुसऱ्या दिवशी दोन दिवस आपण लगेच उननाात फिरालो तर त्याचा प्रभाव लवकर जाणवत नाही. आणि जर आपण आज आधी कुठल्याचा कार्यक्रमच्या आधी आधी आठ दिवस फेशल केलं तर त्याचा म्हणजे आपण थोड चार दिवस विश्रांती घेऊ शकतोय.
हा बरोबर आहे.
मग ते आपल्याला फेशियल केलं फेशियल केलं कसं स् स्कन आपली सन्सिटिव्ह झालेली आहे. लूज पडलेली हलकी म्हणजे पूर्ण सगळ शिरातेन हे केलेल्या असतात त्यांना नाजूक नाजूक झालेल्या असतात सगळ्या शिरा मग तेवढ्यासाठी त्याला बाहेरचं हे, अं हे सूट होत नाही हे मग त्याला मर व्हायला आपल्या सगळं पूर्ण शरीरात हे व्हायला चार दिवसाचा कालावधीग चार दिवसानंतर तर बरोबर त्याज हे होतं आपल्याला अ रिझल्ट येत ते आपल्या चेहऱ्यावर येऊ शकते मग आपण चार दिवसानंतर फिरू शकतोय असं पण असतं.
हा हा चालते चालते थँक्यू माहिती दिल्या बद्दल.
हां हां चालते चालते चा ठेवु काय.
हा हा.